हॅलो?
हॅलो?
हा बोल ना, नाही ग बाई आता काय? काम काही काही काम नाही, झोपले होते निवांत बसले होते जराशी
काबर तब्यत वगैर बरी का?
आहे ग बरी आहे, पण कस हे बाहेरचं वातावरण ग
हा सध्या वातावरण तर खूपच खराब आहे त
हो ना गं नुसतं सर्दीयाने जाम झाले.
अग.
अगं पाण्यातं टाकायला मि त्या दिवशी ड्रॉप घेउन आले डायरेट ते नही का दोन थेंब पान्यात टाक ह्याच्यात तुरटी फिरवते दररोज नाही तुरटी फिरवतेच, अगं मी हा पण तर ड्रॉप पण घेऊन आले, डॉक्टरांकुण सजेशन घेतलं, अन घेऊन आले.
तुझ्याकडे ऍक्वा वगैरे आहे का नाही?
नाही आहे ऍक्वा, पण कसं की ऍक्वा म्हनल्यास शेवटी ते हेच राहत गं काय फक्त मातीचे कण शोषून घेतता पण ते पाणी निर्जीव
कोणाला ना अग म म म रि ते पीठलं कसच कायराव वरतीरती आ बाकी काय म्हणते?
बाकी काही नाही अगं, मि असं म्हणत होते कॉलेज मध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं, कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं पाहिजे गं?
कुठे घ्यायच होत गं?
अ म्हजे ना, अ अकरावी बारावी अकरावीलाचात नाही अकरावी हेच आपल्या डिग्री च्या याला
डिग्रीच्या याला? आता ते तर पर्सेंटेज वर राहील पण मग कसं घ्यायचं एक्सटर्नल?
तिनी ना अ एटी नाईन पर्सेंटेज आहे. तिला त मि म्हणते
अगं म्हटलं ती काही जॉब वगैरे करते? ते का? कि घरिच?
नाही नाही नाही आताय ना दोन वर्ष त्यांनी कंटिन्युअसली कॉलेज केलं. आता लास्ट इयरलांना तिला प्लेसमेंट आलीय एका ठिकाणाहून चल मग तिचं चाललंय विचार की जॉब करा ते आणि मग बाहेरनं एक्सटर्नल कॉलेज करायचं.
तेच बरंय जॉ जॉब लागत असेल ना गं? तर मंग तिला म्हणं कि, जॉबच कर आणि कॉलेज ना एक्सटर्नल करून घे. कारण की ना डिग्री नंतर पण जॉब भेटण खूप अवघड असतं लवकर भेट भेटत नाही आणि पॅकेज पण जस पाहिजे तसं भेटत नाही. डिप्लोमाच्या बेसवर तरी एकवेळेस चांगलं भेटतं पण डिप्- डिग्रीच्या भेटत नाही.
हुं तोच विषय झाला
जर तिला भेटत असेल ना चांगलं जॉब जॉब करत तिला म्हण तू हुशार असेील तर जॉबच कर आणि कॉलेज कुठे पण भेट कुठून जाईल ना तर घेऊन टाक मग कसं फक्त पेपर सबमिशन पुरतं गेलं. तरी होऊन जात आणि थोडंफार वाटलं तर अभ्यास करता येतो युट्यूब वरून कारणकि डिग्रीला अशी पण हुं सेल्फ स्टडीच असते अगं.
बीटको कॉलेजहेंना तिथले तिथे घेऊन त्यात म्हणंलय असे का आजकाल कोणत कॉलेज मधून केलं काय केलं ते
नाही ते पण नाही आणि डिग्रीलायनां जास्त सेल्फस्टडीच असत्या अगं.
हों गं गं-
जास्त काही होत नाही त्यामुळ होत नाय.
आणि कस गं पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये म्हणलं ना ग तिकडे भारी जॉब येत- पण लाबंये -
हां ते तर हायच नाशिकमध्ये पाहिजे तसं पॅकेज पण नाही भेटत आगं आणि- कामं पण खूप असतं.
हों नां आणि कसं ते लांब येत सातपूर हे ते म्हण तिकडं एवढं अन्नोन एरिऱ्यामध्ये जायचं रात्रीची यायचं उशीर यायचं ते पण एक- प्रॉब्लेम आणि भीतीदायकच नां गं.
हां ते तर आहेच अगं नाही इकड जर चांगलं भेटत असेल ना कुठं-
तेच तर तोच विषय चाललाय तिला म्हटलं बघ चांगलं.
आणि ती हुशारच आहे तर ती सेल्फ स्टडी करू शकते.
आयकीना ना तू ज्या वेळेस कधी फ्री असशील ना त्यावेळेस तू तीला - कॉल करून सांगशील का?
हां मी समजवेल तिला सांगल तिला कशाला घ्यायचंय तिला काय तिला- पण नायकी बाहेरूनच करून घे. आणि जॉब कर कारण की परत जॉब जर जे गेला ना - हातातून आगं तर भेटणार नाही आता आम्ही भरपूर बघ- त्या नां गं डीग्रीच्या आमच्या पण तेच आं कॉलेजला प्लेसमेंट येत नाय येत डीग्रीच्या जास्त पॅकेज पण खूप कमीय-
आपल्याला वाटतं कॉलेजेस् प्ले प्लेसमेंट देत पण नाही प्रोव्हाइड करते अगं.
हुं असं वाटतं का पुढं आं अजून गेल्यावर- अजून चांगले प्लेसमेंट येईल, जॉब येईल, नाही होता अग नाही येत.
हां नां-
आणि आपल्या नाशिकमध्ये नाही जास्त असे खूप सारे जॉब किंवा मग जास्त पॅकेजवाले. सऱ्या मुंबई पुण्याला जावं लागतं ना आपण मुंबई पुण्याला जात नाही.
अगं होय पुण्याची काही सोपी गोष्टीयेका का आपण दोन दिवस-
आणि ते राहण्याचा खर्च- सगळा खर्चच येऊन जाऊन सारखंच पडतो आगं त्यापेक्षाही तर राहून पूर्ण हात- त्यात घेतलं ना पेमेंट ते परवडत.
अगं मध्ये एक दोन पैसे कमी पण नां- कसं येतलंय तर माणूस आहे मग जाण येण्याची सोय राहते घरची सोय राहते. तिकडं बाहेर गेलंोक म्हणजे पहिले नाही मग गॅस े भाव वाढले होते कसे ते विचारे उपाशी राहिले होते.
हो आग ते माझे पण फ्रेंड होती नेमकी तेव्हाच पुण्याला गेली तिथे सांगत होते अगं इतके ज्या वळेचा प्रॉब्लेम आहे म्हणे इतकं वाढून गेले म्हणत टिफिनचा पैसे कि बस आणि त्यांना स्वतःला काही करता पण येत नाही अलाउड नाही राहत ना ते हॉस्टेलमध्येध्ये वगैरे असं काही नाही. न्यायला ठेवायला त्याच्यामुळ
अगं तेच ना आमच्या शेजारचा पण एक दादा होता ना अ दादा होता. तो पण असंच झालं निघून आला शेवटी तो रिटर्न दोन दिवसाची सुट्टी टाकून.
हुं खूपच हाल झाले होते वाटत मध्येच सारख-
मॅडम-
बाहेर राहयला सोप नाही अगं असं वाट- तगुन मज्या मज्या तेवढ्या पुरती तेवढी नंतर खूप हाल हुन जातं.
नाही. पैसा काय आयुष्यभर कोणालाच पूरत नाही.
हम्म,
त्याच्यामुळे ना जेवढं आहे तेवढ्याच्यातच समाधानी राहाव.
दुसरं काहीच नाही, अगं येत.
तेच तर, पैशाची समा समाधानी रहाव. जास्त पैशां लोभ करु नये. पण व्यवस्थित राहावा. अस होत.
ती आताला डिग्री हे डिप्लोमाला आहे न.
हा डिप्लोमा आहे. आता झाला आता कम्प्लीट झाला आता. पुढ काय नाही. घ्यायचं आता.
आता काय पेपर ऍडमिशन चालू आहे ना. डिग्रीचे
हो, ना मग तेच त्याच्यामुळे सगळे तिथ चाल होत तिथ जायचं. कळला घेतलं ते इतकं लांब व्हायला लागल होत.
मगं हीथ सिनिअर च पण हे कोणतं कॉलेज आहे? हम सिनिअरचं बघते. कोणतं कॉलेज आहे ग डिग्री सा ठी तुला माहिती असेल. हा शताब्दी शताब्दी हा
हा ऐकले काल
हा शताब्दी बघ. तिथं पण एक्सटर्नल कॉलेज आहे. म्हणजे असं ते एक्सटर्नलच पूर्ण कॉलेज तिथे सगळे जॉब कर नारे वगैरेच आहे तिथं रहा होत असेल तर बघ ना मग, आत्ता कॅप राऊंड पण चालू आहे.
नाही ना आता उद्या ना उद्या ना तू दुसरून कॉल कर तिला तिच्याशी बोल तिला समजव. तिला सांग आता ति जर तिला सट कॉल मला तर बाई तुम्ही शिकवून नाही भेटला. म्हटलं अग शिकवायचा प्रश्न नाही. बाहेरून कॉलेज कर. आता आपण त्या हेच्यामधून गेलोय म्हणून आपण
तू तिला जग गव्हर्नमेंट मध्ये करायची इच्छा असेल तर खूपच चांगलीच आहे. ती गव्हर्नमेंटची तयारी करत असेल तर, अति उत्तम
अ मागं घेतलं होत मनावर चांगलं आहे. पुन्हा दिलं विषय सोडून दिले.
हा ना मला पण घ्यायचं ते अगं पुस्तकं मी त्या दिवशीच विचारून आली सरांना सर म्हणे बघ करून झालं तर चांगलीच गोष्ट आहे शेवटी नशीब आसत करून बघायच. ते म्हणे कशाला हातातून सोडायचं तर पेपर होत असतील तर करून घ्यायचं. म्हणे,
हो तेच करायचं ग कधी
सांगते की बहुदा होत असेल तर गव्हर्मेंट मध्ये पण तर चांगलीच गोष्ट आहे. प्रायव्हेट मध्ये काय अग पाहिजे तसं काही फॅसिलिटी जास्त राहत नाही. पेमेंट पण देत नाही. काम खूप करून घेत्याती. हो आपल्या
अरे बाबा काम करून घेताने तर एखाद्या सारखे टार्गेट वेस टार्गेट वेस नुसते टार्गेट वेस राहात.
हा ना माणूस असं मोकळाच राहत नाही.
आता एवढं. एवढं टायमिंग मध्ये एवढं. एवढ्या टायमिंगमधे एवढं.
काय फायदा ग मग ते असं? त्यापेक्षा असं वाटतं स्वतःच काय पाहिजे ते बरं.
हा ना. अग पण बिझनेस पण आजकाल चालत नाही ग. एक एक याच्यामध्येच म तीन तीन दुकानं, चार चार दुकानं घ्यावा काय?
नाही ग ते आता आपण असं म्हणतो आपण करत नाही म्हणून काही काही लोक करतात ना गं. म्हणजे बाहेर मागून येऊन लोक इकड बिझनेस करतात आणि आपण काहीच करत नाही आपण लाजतो करायला. आणि ते लोक आपल्यापेक्षा जास्त प पगार घेतात आगं.
हम्म
काहीही धंदा टाकता आणि करता. अन आपण प्रत्येक गोष्टीला लाजतो.
ह अग भाजीवाले पायले ना? लोक एक एका घरातले इथं कोणी तरी घेऊन बसेल ना तर दुसऱ्या ठिकाणी तसं.
कोण पण राहू घेऊन बसता. हा. काय काय लोक लाजत नाही ना? म्हणजे किती बी घरी राहू- घेऊन बसता आणि एकदम चांगलं ना. आपण नाही म्हणतो करायला.
तेच तर आपण नाही म्हणतो करायला आणि ते असे पटापट घेऊन कोणी कोण- कोणी कोठ इकडं तिकडं. सगळीकडं घेऊन बसता.
हा ना. असं वाटतं जॉब जॉब जॉब. काही नाही अग, जॉबमध्ये. मी शिकून तर- काही नाही. शिकू जेवढं शिकला तेवढं तर कमीच आहे. पण काय अर्थ नाही त्याला शेवटी. माणूस एवढं कर कर करत. मनासारखं काही भेटलं नाही का मग-
अग आधी शिक्षण आ खूप महत्वाचं होतं ग. पण आता जसं काही हेच झालंय अगं.
नाही अगं आता कसं खूप सारे वेगवेगळे, प्रत्येकाला- पर्याय झाले काही ना काही हे ते हे ते. त्याच्यामुळे काही राहिलंच नाही. आणि आता शिक्षण तर काय असं विकत भेटतं. त्याच्यामुळे त्याला काही मह - त्व राहील नाही.
हो. तेच त. आणि आधी खूप सिरियसनेस होत- मग अभ्यासाच्या बाबतीत आता सिरियसनेस काही राहिलाच नाही.
माग ते पेपर तर बघितले ना? आता माग तो कोणता पेपर नीट चा का कोणता तो? ना आता. किती फुटला होता. त्याच्यानंतर- हम्म. भरपूर पेपर फुटत होते.
कर आराम तू आणि ना-
हा मला तिचा नंबर टाकून दे- मी करते तस तिला फोन.
हो हो चालेल. ठेवू म?
हो हो.
चल बाय.
बाय.
ह हम्